चार हजार.
हम् नाही, अजून एकदा बोल आता. ह् तुम्ही तिला पाप मारताय मारताय सा. मारतायसा त्यांना उगच.
त सांडव केली ती. ते कृषीच घालायचं, घालून बघितल तिला भाड्यान आणलेलं. ते मढ घालत म्ह ती पडद्यातून पाय घासून रडाल्या. मछ. काढायला तयार नाही, मी काढणारच नाही म्हणली. म्हटलं काढू नको त्याच्यावर नको, मी तिला म्हंटलं काढूच
ह्यांना काय द्यावं का नको? असू दे ग काय हुत्यय.
हम् बारकं, बारकं हाय व्हय?
मग?
एवढंस हाय तर केवढं हाय? एवढंस हाय तर केवढं हाय त्याच्या अंगात? झाय असेल बघ झालं असेल.
हम कट कर.
कट केला ब.